हा नमस्कार ऐकुला
हा येते जरा फफर बोला
हा हा हा हा काय नाही येतय ना आता हॅलो नमस्कार येतय ना
टेकडे जरसं
काय ग बा तरी रेंज चा प्रॉब्लेम आहे की काय
तुम्हाला येते का नाही माझ फोन खूप प्रॉब्लेमत
हा थोडस कमी येतय म्हणजे बारीकच येते ऐकायलाच नाही ते हा आता आलं आता आलं
हा बोला
होय होय काही नाही
पाऊस आहे ना पाऊस वगैरे काय आहे का ना
नाहीय
आमच्या रात्रीच येतय पाऊ
अच्छा ओके मग बरं आहे तुम्हाला तेवढं गारकरी वाटत असेल
पण नाही इकडे गरमी भरपूर आहे ना
हा तेच तेच
नाहीज एवढं अजून जाळ झालं बिल तर पण झाडं लावायची चालेल
अच्छा ओके ओके होय होय आत्ताच झालं ना वन दिन आपला आत्ताच झाला मध्ये
हम्म आणि त्या नंतर झाडे वगैरे येत तुम घर
हो आमच्याकडे झाड आम्ही झाडं लावायचं पण काम करतो आणि आमच्याकडे झाडं पण भरपूर भरपूर ये
कसल्या कशा प्रकारचे आहेत झाड आपल्याचे
आंबा फडस
मग छान
हो आंबा फणस काजू नारळ म्हणजे म्हणजे पोपळ असं आमच्याकडे सगळी भरपूर प्रकारची झाडं आहेत
ह आमच्याकडे आहे छोटी त्यानं करा पळला पण
हा तशी पण नाही कोरपड वगैरे पण खूप मोठी अशी आणि आता लागवड जी केलेली आहे अस बाबू किंवा अस म्हण ज जी सावली देतात त्या झाडांच्या लागवड केली आपण जरा
ह मला आवड आहे झाडे लावायची किंवा बागकाम करायची आणि इकडे एवढी जागा नाही आणि असं म्हणजे दुसऱ्या गावी आमच्या गावसोर दुसऱ्या गाव त्या लावता पण असं ना पण आवडते पण मी काय करते ना त
आता ते पावसाळी जरा बिया जमा करून आता ते जरा आमच चाललंय काम कि पावसाळी आता ह्या जांभळाच्या किंवा कसल्या ह्या बिया ज्या ज्या मिळतील त्याचे बॉल तयार करून प्रत्येकाला ऊन ते आता आम्ही कलेक्ट करायचं काम चालू आहे आमचं म्हणजे
मी पण घरी कसं करते म्हणजे आता आंब्या आंब ना
हिरायलाके डोंगर कुठे गेलं तर त्या चगल्या निदान चारांले एक तर रुसतील असं ते काम सध्या चालू आहे आप
म ते नाही तुम्ही ते कशात बॉल करताय ना
हा म्हणजे ते एक एक पुडी आम्ही बांधतो प्लास्टिकमध्येध्ये असं
हा
आणि देतो म्हणजे असं आता मुलांना वगैरे आम्ही सांगतो शाळेतल्या किंवा कोणाला असं बिआय कुठे मिळाल्या टाकू नका आण इकडे असं म्हणजे असं मुलांना सांगून सुद्धा मुलं सुद्धा गोळा करताय बिया असं काही नाही
मी काय मी काय म्हणते म्हणजे आता मी ज मी आता गोळ्याकडून ठे म्हजे
हो हो हो जांभूळ बरोबर आहे हो हो चिकूचा चिकू चिकू फणस
आणि मग तेव्हा आणि मग तेव्हा कुठे आप आपलं फिरणं होईल किंवा आपण पावसाळी आपण जातोच ना कुठे कुठे
हा का
मग त्या द्याय टाकून अस मग त्यातली दातली दोन तर झा
हा हा मी मी तेच म्हणते असं मी मा ते म्हणजे गोळा वगैरे करून राह ठेवाय अ ती तसच खेकऱतून लागत ते
काजू तर मी काय म्हणते काजूच तर काजूच्या बिया तर आता म्हणजे आम्ही ठेवतोच पण त्या काजू जूच्या बिया सुद्धा आपण टाकल्या ना तरी तशा पण त्या होतात म्हणजे झाडं त्याची
ह आणिमही काजूच खाल्ली नाही आमच्याकडे काजू हा प्र
हा नाही नाही बरोबर आहे हा हा तर ते आम्ही
पणस पण मिळत पनस पण मिळत पाव किलोला पन्नास रुपये
हो होच हो हो हो आता
जास्त
आही असं बारीक सारीक आपलं काही ना काहीतरी करायचं आणि आपण तर कुंडीतन तर आहेत छोटीछोी
हाते तुम्ही आ पावसात दर जास्त टीछ लावत जर शिफ्टिंग झालंय तर घेऊन जात
घेऊन जाता येत हो हो होहो त्या दिवशी मी सांगते काय कोरफड एवढी झाली माझी डे त्या दिवशी अस हातला माझा तर माझ्या एवढ लक्षात पण नाही आलं पटकन कि कोरफड काढून लावावी ी म्हटलं युट्यूब म जरा बघितलं म्हटलं दोन मिनिट बर्फ आहे लावलं पाणी घातलं हातावर आणि दोन मिनट बित काय करू त्यांनी त्याच्यात सांगितलं कोरफड असेल तर कोरफड हे करायला ह मी लगेच का आरदी त्यातलं घर काढून एवढं छान वाटलं ना
मी तर त्याचा ऑइल बनवते मी
ड हो तेव्हा ते इतकं महत्व कळलं की बापरे कोरफड आपण लावले पण बरं एक पानफुटी म्हणून पण असते बघा
आहे आहे पाणखती
पणछान असतं एकदम झाड म्हणजे अशी काय काय आयुर्वेदिक झाड पण बारीक बारीक लावायची कुंडीत
पिकनिक स्पॉट व पाटक आणि मी जास्त फुलं असतात तुझ्या
हो दासवंद असते हो
करर फर
हो
आणि इ आमच्या वडात झाला तिथे पाणड त्याच असं ॉळी बनवते म्हे हो अ हा त्यामुळे ते हे होतात ना आमच्या मोरा व
हा
ते जसं म्हणजे आणून घेऊन शकत ते करून आई म असं उखळ होऊन गार कर ते आपण मुलगीला मुलगीला का नाही सगळे घडचे वापरतेो
चांगलंय म
पर्यावर आपणण जे जे आपल्या ह मिळत तेरायच
नाही करायचच करायलाच पाहिजे आणि आपण पण मुलांना पण सवय लावली पाहिजे ना
होम् हो तर हे तेच ना खुलं पाहिजे आपली
हो आता तर मी आता तर मी एक फेची पण अशी म्हणजे फांदी तोडलेली गेल्यावरशी पावसाळी अशीच कोचून ठेवली होती तर एवढी फ वर्षली त्या म्हण द तरी आली एक
म्हणजे तु पाह त झाड सात्याचं झाड समजे मुळ लागत नाही का
नाही नाही फांदी जगली वा्हाईट चाफळतो होता वा्हाईट
हो अचछाान
हो म्हणजे मला पण नवल वाटलं की मी जाडी खांदी म्हणजे फांदी एक जाडी फक्त खोचली होती जमिनीत पावसाळी गेल्या वर्षी तर यंदा भरपूर म्हणजे तशी फुलं आली थोडीशी म्हणजे असा आनंद होतो ना आपण लावून फु आलेली आणि गो आणि त्याच्या मेन मोठं होऊन त्याच्यावर गोकर्णीचा वेल गेला होता निळी आणि व्हाईट हाफ व्हाईट अशी तर त्यामुळे खूप छान दिसत होत ते ते आपल्याला बघायलाच ते आवडतं म्हणजे गार्डन वगैरे असत किंवा हे असतं पण आपण लावलेलं आपल्या हातानी आणि आपण फुलं बघायला खूप छान वाटतं
मस्त मस्त गुलाबाची झाडी पि लावायला काय नाही आमच्याकडे माकडे भ
हा ते तर आहेच हो माकडाच
जास्वंदाची फुलं पण
अहो फुलं काय मी म्हणते आपल्याकडे बघतात स्वतः आणि कळ्या तोडून खातायत
हो हो हो
हो त्यांना पानं पण चालतात कोवळी असं काय नाही
गुलाब गुलाबाची फुलं पण ठेवत नाही
बापरे म्हणजे आमच्याकडे पण आहे सुुळसुळट तिकडे पण आहे म्हणजे आहे तुमच्याकडे पण आहेत
अ भरपूर आहे भपूर त्यांच्याच गर जा त्यांच्याच एरियामध्ये आम्ही हाय आमच्या एरियात ते नाही त्यांच्या एरिया मध्ये आ
त्यांच्या एरियातच आपण आहोत म्हणून ते तसं करतायत हे बाकी म्हणजे तुम्ही बरोबर बोललात कारण त्यांची जागा आपण घेत
हो हो हो मग तेच ना आपण म्हणतो आमची क-
नाही नाही झाडं वगैरे वृक्ष तोड करतायत ना ती त्यांच्या त्यांना त्रास होतोय त्या गोष्टीचा की त्यांना काही होत मिळतच नाहीये ना तस
त्यांना खायला काय म्हणत होती तेच ना म्हण झाड तोड झाल्यावर आपण घर बांधली सगळ्यांनी छोटे बिल्डिंग्स झाली झाड तोडली पर्यावरण पण हे प्रदूषण पण वाढवतंय
प्रदूषण पण वाढवतोय तेच ना पा पावसाला पण हे होतंय पाऊस पण कमी पडतो
पाऊस तर कुठं नाही एवढं करत नाही पण रात्री दोन दिवस झाले
पण मी खर सांग सांगू मला बाबा म्हणजे असं मला रानात वनात किंवा असं भटकायलाच आवडतं म्हणजे असं हाताने काढून खायला आता बोरांच बोरांच सीझन आला की आम्ही बोर काढायला जातो तिकडून बोरं आणून खायची जांभळांचा आला की जांभळ झाडावरन काढून खायची करवंद करवद पण जाळीत जाऊन काढून खायची म्हणजे तो एक आनंद वेग ळा बाजारातन आणलेलं वेगळं आणि हे वेगळं
फ्रेश हो आपण ताजी ताजी खा
हा ताजं ताजं हो ना खूप जांभळं करवंद हाताने तोडून आणून आम्ही खातो तो म्हणजे आमच्याकडे
तुमच्याकडे मिळत असतील ना
हो हो मिळतात मिळतात आणिजे आम्ही जातो राहना जरा असं लांब लांब जायच कुठंतरी मिळत कायतरी मग हो त्यांच्या पाासून वाच माप ण खायचं
ते तर आहेच ते तर आहेच त्तानी त्यां सोच
खूप छान वाटत ते म्हणजे तो आनंद वेगळाच असतो ना आणि आपण हाताने काढून खाल्लेला बर रानात असत त्याच्यामुळे फवारण्या बिवारण्या त्याच्यावर तसं काहीच नसत
च नाही ते आपोआप जस नैसर्गिक वाडलेला आसतात.
हा हा बरोबरय आणि आता आणि आता आमच्या क एक ना म्हणजे आता कुठेही मिळत म्हणजे त्या भाज्या मिळतात रानच्या भाज्या, त्या सगळ्या आम्ही खातो. खोडुशी नंतर, भारंगीची भाजी नंतर, टाकळा भाजी अ नंतर अशी खूप खूप आमच्या भाज्या मिळतात आमच्याकडे रानच्या भाज्या त्या आम्ही दरवर षी एकदा तरी खातोच.
तुम्ही जाऊन घेऊन येता का मग?
त्यामुळे पोट कसं साफ होतं म्हणजे तेव्हा असं ते म्हणतात पावसाळ्यात एकदा तरी त्या रानच्या भाज्या खायच्या. आम्ही सगळ्या भाज्या खातो रानच्या. आता त्या ओळखायच्या म्हणजे त्या आमच्याकडे आदिवासी असतात ते लोक
हा हा विकायला येतात का?
विकायला येतात आमच्याकडे आम्ही नाय ओळखू शकत फक्त मी टाकळा ओळखू शकते आणि भारंग भाजी एव
हा तेच तेच कन हे होतं ना म्हणजे आ
ह हो आपल्याला कळत नाही ना मग मी आम्ही टाकळा आता नवीन नवीन पाऊस पडतो तेव्हा पहिलाच उगवतो, तेव्हा आम्ही ती टाकळ्याची भाजी खातो. आणि अ भारंगी ची भाजी, फोडुशीची भाजी अश्या त्या पालेभज्या मिळतात आमच्याकडे. खूप छान असतात त्या आम्ही इतक्या खातो त्या म्हणजे दरवर्षी पावसाळ्यात दोनदा दोन तीन तीनदा आम्ही एक एक भाजी करतोच.
आमच्याकडं ना माठ मिळतो, राजगिरा मिळतो.
बर बरोबर ए त्या पण करतो हो हो.
पोकळा तेच एवढं
हो हो हो ह ह. बरोबर बरोबर हो हो हो ह्या भाज्या कशा रानच्यानं जरा तुरट असतात. पण ठीक आहे म्हणजे त्याला व्यवस्थित अ बाकी आपण अ त्याला चांगलं हे दिलं ना कि ते चांगले होतात असं काही नाही चालेल तुम शी खूपच छान वाटलं तुमच्याशी बोलून मला खूप छान वाट
मला पण मला पण छान वाटलं म माझा पण कॉल घ्या उद्या करते मी.
हो चालेल घेईन घेईन नक्की. हो कधीही तुम्ही तुम्ही मला हे करा अ मेसेज करा मी घेईन. ह हो हो ओके चालेल थँक्यू चला ओके बाय बाय बाय.